हा त येतोय आवाज.
हो हो येते येते काय मा बऱ्यात ना. हो कावल तर बऱ्यात ना.
हा मी बरी आहे.
काय चालू मस्त मजेत. सध्या काय चाललंय.
हम् ह काय नाही निवांत.
हो निवांत.
हा तुम्ही काय बोल होते रेसिपी बद्दल आता काहीतरी.
हा मी तेच बोलत होती. तुम्हाला अस कुठला वेगळा पदार्थ अस करायला आवडतो तो सांगा एखादा मला.
वेगळा पदार्थ असं काही नाही वेगळा म्हणजे मी सगळेच पदार्थ बनवते.
अच्छा.
सगळं अस. असं वेगळं असं काही नाही इं्स्टावरचे मला कुठलं आवडेल वगैरे असं. तुम्ही तुमचं सांगा तुमचं कुठलं काय.
नाही माझं पण असं काही वेगळ विशेष नाही मी असं नॉर्मली सगळं करतेच आहे. पण साधं साधं म्हण छोट्या छोट्या म्हणजे घरगुती वस्तूच वापरून करते असं. काही वेगळं वेगळं आणून काही करत असं काय नाही म्हणज आता हे. पनीरची भाजी वगैरे मुलांना आवडत ती त्याला माझ्या छोट्याला असं हे बाहेरची नको होती तर तो मला फारका सांगायचं साधी कर साधी कर आपली नॉर्मल कांदा टोमॅटो ह्याची फोडणी देऊन
हम्म.
थोडी थोडीशी करते म्हण छान होते कस्तुरी पण कस्तुरी मेथीचा वापर केला त्याण चव छान येते.
हो बरोजर.
हो आणि फडणीमध्ये काही तर अस, थोडंसं तूप किंवा बटरी टाकलं तरी छान वाटतं.
हो बरोबर आगदी बरोबर. पण घरातलेच वस्तू वापरूनी युज करते मला पण ते, मोस्टली ज आता काय काय आपण युट्यूब वर रेसिपी बघतो बघा. त्याच्यामध्ये काय काय काय काय वेगवेगळे टाकतात खूप वेगवेगळे हाय.
हो असत असत नाही मी पण कस धणा पावडर वगैरे करून ठेवते घरातच म्हणजे कसं पटकन काय करायचं झालं की धान पावडर जिरा पावडर असलेली बर
अच्छा तुम्ही घरी बणार होता धना पावडर जिरा पावडर
हो हो जणे वगैरे अस भाजून भाजायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचे होतात बारीक
होतात का
हो होतात होतात मी घरीच कर नाही नाही धण म्हणजे आपण आणि धणे नुसते भाजाचे चांगले कुरकुरीत असं तव्यावर आणि मिक्स स लावायची जला थंड होऊ द्यायच नाही तर मग परत हे होत वाफ येते त्याला धणे जिरे जिऱ्याची पावडर करायची तरसच किंवा काळी मिरी चांगलं कडक होईपर्यंत भाजून घेते आणि मग डायरेक्ट मिक्सर लावून घेते ती थोडं थोडं करून देत मी कसं अचानक पोरं मुलं म्हणाली की करय काहीतरी वेगळं की थोडं थोडं वापरता येतं ना त्याच्यात लगेच हा असलेलं होय हो हो हो
मी कधी घरी नाही बनवले मसाले वगैरे आता तुम्ही बोलले म्हटल्यावर मी नक्की ट्राय करेन त्याच्यामध्ये दुसरं अजून काही टाकायचं नाही ना
नाही जर आपल्या फक्त धणा पावडर कश धण्याचीच करायची जिरा पावडर कशी जिरा बाकी काय असं नाही आपण वेलची पावडर करताना कसं साखर वगैरे टाकतो ना
नाही मी अज मी कुठलीच पॉर्डर नाही केले घरी हो
हा छो का नाही नाही म्हणजे धणे पावडर करताना धणे मस्त असे कुरकुरीत भाजायचे तव्यावर म्ह त म खाऊन बघायचं कुरकुरीत झालं असं वाटलं की बंद करून मग दोन मिनिटं मी तर अशी वाफ जाऊ द्यायची नॉर्मल झालं मिक्सरला बारीक वाटून घ्यायच आणि असं चाळणीने चाळून घ्यायची पावडर हा तसेच जिरे पावडर पण करते मिरी पावडर मिरी पावडर कसं तररसरीतच राहते अशी एकदम बारीक होत नाही
हा
ते चरचरीतच राह आणि वेलची पावडर कधी झाली की त्याच्यामध्ये साखर टाकून थोडी वाटायला लागते
हा वेलची पावडरच माहितय वेलची पावडर केलेली ते साखर टाकून करतात आपण ते कशामध्ये
पोळ्यांमध्ये वगैरे असं हो पोळ्या शिरा्या हो त करायचे म्हटले की हवेच बाकी तुम्ही काय वेगळं करता असं
तेटा मग कधी मी असं ऐकलं होतं काय काय बणवत वगैरे पण कधी अस विचारलं नाही की कसं करायचं काय ट्राय करू का नको आता तुम्ही बोलले म्हटलं मी नक्की एकदा ट्राय करेन
हो हो आणि असं आपण हे ख डा मसाला वगैरे पण असतो ना ते कधी ते पण करून ठेवतो म्हणजे आपलं दालचिनी मडीवेेलची परत ते आपलं आहे त्या पत्ता आपण त्या फोणीमध्ये टाकतो त्याची पण पावडर वगैरे करून ठेवतात म्हणजे ज शेजारी काकी आहेत ना त्या असं जेवण करायला वगैरे जातात ना त्या बोललेल्या आपल्याला कधी वाटलं ना तर दालचिनी वगैरे ह्याची पण पावडर करून ठेवायची अगदीचत हे टाकण्यापेक्षा म्हणजे गरम मसाल्यामध्ये कसं येत सगळं ् तसच आपल्या घरी थोडस करून ठेवायचं म्हणजे कसं पटकन वाटलं वेगळं करतो त्याच्यामध्ये थोडीशी चवी पुुरत टाकायची झाली तर टाकता येते
अच्छा हा ते मी हे सगळ रेडीमेडच आणते आणि रेडीमेडला टाकते फक्त कधीतरी मी ते युज करते कारण की रेडीमेडच सांगता येत नाही ना
हो नाही नाही त्यांची कशी एक्सपायरी बघून घ्यायला लागते ना आपल्याला हो
हाे सांगता येत नाही डेली चांगला आहे बॉडीला कधी टाकला तर ठीक आहे त्याच्यामुळे मी बाहेर मत जास्त यजच करत नाही आपण घरी बनत बघा काळा मसाला बोलतात स मिरची अ मिरची भाजून वगैर मसाले वगैरे टाकून का तुम्ही बनवत असाल काला
नाही काळा मसाला नाही करत आम्ही हा बोला
काय बोलली
काळा मसाला म्हणजे कस असतं ते
ते ते नाही का अ खूप सऱ्या मिरच्या घ्यायच्या त्या मिरच्या भाजून मग त्यात समजा एक किलो मिरची असेल तर एक किलोच्या मिरचीच्या प्रमाणातच ते खडे मसाले घ्यायचे असतात धने वगै त्या त्याला वेगवेगळ्या नाव काय काय काय काय बोलात काळा मा मसाला काय बोलतात ते घरचा मसाला वगैरे
घरचा मसला काळा मसाला क्च्युली मी कालका एकताही होत्या ना त्या बोलल्या काळा मसाला त्यांच्याकडे का असत तु ते कांदा आणि ते एक लसूण वगैरे त्याचा मसाला करतात त्याला त्या काळा मसाला बोलतात
हा मम्मी पण तेच टाकते लसूण कांदा पण
हा नाही आमच्याकडे ते नाही वापरत आम्ही साधं म्हणजे मिरच्या दोन प्रकारच्या मिरच्या असतात त्याच्यामध्ये त्या मिरच्याच्या प्रमाणामध्ये खड अस आपला गरम मसाला धणे जिरा राई परत सुंठ हे सगळं वापरून असं वर्षभराचा तो साठा म्हणून प मसाला करतो हा तो परस कधीतरी मसाल्या म्हणजे अस कलरचा मसाला होता बेडगी मिरचीचा जो आपण एव्हरेस्ट तिखालाला वापरतो तो कश्मीिरी मिरच्या आणि बेडगी मिरची अस दोन प्रकारच्या मिरच्या आणून सुकून चांगल्या ते भाजून त्याचा तो एक मसाला कलर साठी वेगळा तू करते हो ते वर्षभराच अस काही नाही काय तर साठ साठव करून ठेवतो.
हा आमच्या इथं पण तसेच करता पण आमच्या मध्ये नाही कांदा लसू न वगैरे टाकत तुम्ही जे बोले धनी बिनी खडे मसाल्या हे सगळ करतात पण आमच्यामध्ये कांदा आणि लसूून पण टाकतात मग त्या आमच्या आता मोस्टली सगळे जण त्याला काळा मसालाच बोलतात.
हो हो नाही आम्ही म्हणजे असं आम्ही कांदा लसून नाही टाकत त्या आम्ही फक्त कसं ते फोडणीमध्ये आपण टाकतो तेव्हा ते कांदा लसुन टाकतो असं मसाला नाही करून ठेवत.
अच्छा नाही आम्ही मसाला तोच असतो तोच मी फक्त युज करत असते डेलीमध्ये काय टाकायच आसल तर पण बाकीचे रेडीमेट
घरातलंच हो मी पण हे म्हणजे आप ह्या वर्षभराचा साठा कोण तोच वापरतो पण असे छोटे छोटे कधीकधी तरी एव्हरेस्ट तिखालाल किंवा आपलं पावभाजी मसाला वगैरे हे बाहेरचेच एव्हरेस्टचेच आणते हम्. सुहाणा मसाला ह्याच सुहाण्याचा आपला मिसळचा मसाला सुहाणचा छान वाटतो तो मी नेहमी वापरते हम्.
हा कधीतरी काय वापरलेले ते चालतात. पण तस डेली नाही ना चांगलं बॉडीला
नाही नाही नाही आणि कस त्यांच्या तारखा पण निघून गेलेल असतात ना कधी कधी. आपण टोमॅटो सॉस वगैरे पण वापरतो तेच मधे बघा नाही नाही कधी तरी करतो ना आपण तेच्यामुळे ते संपत पण नाही सांबर मसाला पण छान वाटत एव्हरेस्टच छान वाटते.
हा. मी पण मग एव्हरेस्टचं आणते.
नाही एव्हरेस्ट मसाले छान असतात फक्त आणि पण फक्त मला ते एव्हरेस्टचा मिसळचा मसाला नाही आवडत. खरं सांगायचं तर मला तो सुहानाचाच आवडतो छान वाटत चव छान येते हे.
हुं मिसळ मसाला नाही युज केला कधी मिसळ बनवते आपल्या घरचाच टाकते मसाला अस बाहेरच नाही टाकला कधी. तो टाकला की चांगला होतो का?
हो हो सुहानाच टाकला ना की छान येते चव त्याच म्हणजे आपल्या घरगुती हे थोडासा टाकायचं आणि तो टाकायचा छान वाटतं.
अच्छा
हम्.
बघू
पण आता बाजारात किती प्रकारचे निघालेत बघितलेत ना पोट्टे वगैरे आणि का का आंबारीचे वगैरे आहेत बरेच आहेत मसाले. हो त्याच्यामुळे काय सगळेच वापरतो असं नाही आपण पण असं कुठला एखादा आवडलं की तोच वापरलं की बरं वाटत चल चव छान येते आणि परत दुसरा बदलावस पण नाही वाटत.
हो ते
हम्म बरं.
पण मोस्टली हे आस मला आवडत नाही त्याच्यामुळे मी कधीतरीच युज करते म्हणजे घरी बनवून ठेवलेला असतो ना
हा हा तेच जास्त होऊ
मग आता तुम्ही आयडिया दिलीया ना आता ते पण करल मी.
ट्राय करून बघा कधीतरी. नवे कसं अगदीच आपलं कंटाळा आला बाहेर जायच नसेल घरात तर असलेलं बरं आहे ना असं.
हो तेच ना
हो
आणि आता तो जर आपण समजा बनवून ठेवला तर मग तो किती दिवस राहतो समजा आपण त्याला पाऊडर बनवून ठेवले किती दिवस राहतो तो
असं काय नाही चार पाच महिने पण राहते छान आणि म्ह पण व्यवस्थित त्याच्यात असं ओला चमचा वगैरे नाही कधी टाकायचं सुका एखादा्या चमचा अस ठेवूनच द्यायचा कायमचा ओला हात लागला की कसं त्याला ते पाणी गेलं ना की असे हे गुठ्ठ्या गुठ्ठ्या धरतात गुठे गुठे होतात त्याच्यामुळे असं थोडंस वापरलं सुका चमचा किंवा आपला हात पण स् सुके ठे ठेवायचे पटकन नाही तर पड ओले पडल लगेच हे होते गुेठे गेठे होतात आणि पाऊडर कडू पण लागते मग हो आणि काय म्हणता हो चालेल ठीक आहे ताई ठेवते मी थँक्यू छान वाटलं बोलून परत करू याकडे
छान वाटलं माझे पण खूप कॉलेज कराल पण तुम्हाला परत
हो हो चालेल माझे पण आहेत हो चला बाय
ते आहे बाय
हम्म